हॅलो
हॅलो
काय करायलीस?
काय नाही बसले. तुम्ही काय करायलासा?
मी शेंगा फोडालोय बघ
चालू हाय
होय आवरलं
नाही चाललय
हम हम हम हम्म हाईस बरी? हम्म हम् चहा पाणी आवरलं का?
नाही आता चालू
हो हो
तुमचं झालं काय?
आमचं नाही अजून तर थोड्या वेळ घेणार
हा हा
काय कराल्या श्वेता कायं नाही बोलू हा हा स्टडी रोज आज सुट्टी
होय नाही सकाळी होतं एक वाजेपर्यंत
ह एक्स्ट्रा लेक्चर
हा
हम्म हम्म किती वेळ असतेयं?
आता रविवारच आठ ते एक असतेयं दररोज मग सकाळी सात ला गेले की संध्याकाळी सहा ला
हा ह मग शाळेला जातेस का
शाळेला सात ते अकरा त्यानंतर एक्स्ट्राचा क्लास बारा ते सहा होय
मग सेमीत नाहीस? का ह्याच्यात नाहीस मराठी स सेमी व्हयं हम्म हम् मग आता दहावी ला?
होय संध्याकाळी टाकायची चालू टाकायची तुम्ही येताय का शाळेला?
मी कॉलेजला ते आज सुट्टी होती हम् मग आता उद्यापासून चालू अजून सहा दिवस आहेत तिथन मर मग सुट्टी आठ दिवस
हा हा
तुम्हाला सुट्टी आहे का?
सुट्टी हायं खरं एक्स्ट्राचा क्लास आहे त्याला नाही
हम्म त्याला नाही सुट्टी
हम्म हम् एक दिवस पण नाही म्हणजे असं आधी दोन तीन दिवस मध्ये
चौदा तारखेला असेल
हम्म चौदा ते पंधरा हम्म हम्
एकच दिवस. एका दोन दिवस बघूया किती दिवस देतात सुट पडली की येतो की वर आहेत आहेत
ये राहाला मग दोन दिवस
तु कुठं बघण्यासारखं काय ठिकाण?
आमचेे हित
हं
आमच्या हित तर खाली तपसा आहे म्हणून तिकडं पण बघण्यासारखं आहे शुक्रावरती पण बघण्यासारखं आहे म्हणजे असं काहीतरी नवीन असं म तप हो देवच आहेत ते इथं मंदिर पण आहे चक्रेश्वर मंदिर
ह ह
हो आलीच कि द्यावे फिर आजूबाजूला पली कडच्या गावात स्वामींचं मंदिर आहे
हम हम
मग तिथ इथ जवळपास का नाही मग मंदिर असं कोणतं चांगलं
हा ह
तुमच्या गवात कोणते आहे मंदिर
मंदिर विटलायच आमचं ग्रामदेवत आहे
एक
मग बाकीची इतर देव
हम्म हम्म ते विठलाची यात्रा तेन अशी मोठ्यांंत नसते का
त्या दोन दिवस असत्या पहिल्या दिवशी जागर आणि दुसऱ्या दिवशी मटणाची माई
हम् ह म ते मोठ्या नेत्र प्रति ह ह हम
तुमच्या इकडे महाशिवराात रस्त्यानं
हो आमच्याकडे महाशिवरात्र असते मोठ्यान एकच दिवस असते महाशिवरात्र पण मोठ्यान असते दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतोय आणि या यात्रा एक दिवस अशी असते म्हणजे आमच्याकडे पण दोन दिवसच असते खरं एक दिवस यात्रा तेन भर ते मोठ्यानं दुकान तेन होय गर्दीत होय गर्दीतेन भयानक असते भरपूर ते आमचं मंदिर प्राचीन कालीन आहे त्यामुळे ते म्हणजे पर्यटन स्थळ झाले नाही त्यामुळे गर्दी भरपूर होते.
हा मग पर्यटक आधी मधी येतात का?
येतात सोमवारच येतात आता मे महिन्यात तर भरपूर येतात म्हणजे आता सुट्टी तेनं असत्या त्यामुळं लोक असं फिरण्यासाठी येतात जर ह्या वर्षी अधिक महिन्यात त्यामुळं लोक देवं दर्शनासाठी आणि येतात. हम्म तुमच्याकडे
नाही आता आमच्या इथे गावात असं देव असं फेमस नाही पण कपड्यांच दुकान आहे.
हा हा कोणतं आहे दु म्हणजे?
लकी ड्रेसेस नावनं
सगळं मिळतयं
हा होय सगळं
मग तुम्ही तिथे जातेसा का दुस कड जातासा आणि? ह ह
लग्नाचे कपडे वगैरे सगळे तिथे मिळत.
तिथं सगळं अव्हेलेबल आहे हम्म हम्म एकच दुकान आहे का त्यांच्या शाखा आणि आहेत दुसऱ्या
कायं ते?
एकच दुकान आहे का त्यांची अनेक शाखा आहेता मग
म्हणजे ती दोघ दोघं भाऊ आहेत त्यांच एकाच मोठ आणि एकाच फक्त जेन्स आहे
हा हा म्हणजे दोन दुकान आहेत.
सगळ्यांच ते जेंट्स लेडीज सगळं
हा हा तिथं सगळं मिळतेयं.
हा
चांगलंय की मग फेमस ते दुकान असेल?
होय या कधीतरी आला की की जाऊया
चालते ग येतो आणि काय फेमस आहे तुमच्या इथे?
अस नाही एवढं
ह तुमच्या इथ सगळं मिळत असेल की म्हणजे अवलेबल म्हणजे
होय होय
हम्म ह म्हणजे आपल्याला म्हणजे गडबडीच्या टायमिंग ला काय हव असेल
हा गाव जरा मोट्ट आहे त्यामुळे रोजगार जास्त त्यांनी
हो हो आमच्या इथं काय मिळत नाही मग सगळं काय म पाहिजेल असेल तर मग म्हणजे दुसऱ्या गावात जाऊन घ्याय लागतय
हा अजून एवढं पण विस्तार झाला नाही गावाचा त्यामुळ
हम् हम्
तरी पण प्राचीन लीन दिवाळी हाय म्हटल्यावर
होय आमचं प्राचीन कलेमध्ये होय हम्म ह पाऊस आलेला का गं तुमच्याकड मधी?
मधी हूता की
हम्म ह आता वातावरण तसं हाय
काय ऊ हाय ऊन नाही
हम् हम् उष्णता भरपूर असेल तुमच्याकडं हम्म हम्
काय मग आनी
काय नाही बर कधी येणारा तुमी गावाला
बघूया की आता सुट्टी पडल्यावर आता कॉलेज चालू आहे अजून सात दिवस आहेत तिथन मग सुट्टी आहे बघूया मग तेव्हा यायचं
कॉलेज चालू हाय तर या मग की आता
नाही ईकडं कामतेन हाईत गं शेतीकडली चालू
हा हा काय मगं आता पीक कोणतं पीक?
पिकक अजून काय ठराय नाहीत कोणतं घालायचं अजून ते बांध तेन घालून शेत ते नांगरून तेन तयार करून ठेवायचे ते आता ते काम चालू आहेत शेताकडली
हा हा हा तुम्ही जाताय काय मग?
मी नाही घरातली जातात बाकी दिप्ती गेलीत की मग घरातल आवराय लागतय नी हम् तू ये आमच्याकडे राहायला आपण जाऊया फिरायला कुठंतर हम्म चालतंय ये देण दोन दिवस आपण सगळं फिरून येऊया तपसर मटावर इकडे श
बाकीची घरातली कुठय हायत?
हायेत की
हा
हायेत हायेत तुम्ही हाय सगळी फ्री हम्म हम्म
तुमची काय बारावी ची पेपर कधी
आमचं बारावीचं पेप पेपर फेब्रुवारी मधे आहेत फेब्रु फेब्रुवारी मार्च म्हणजे फेब्रुवारी मधे चालु होत्यात मार्च मध्ये संपत्यात
हा मगपोर्शन दहावीचा मार्च मध्ये नाही आता चालू केलंय पोर्शन
चालू झालंय की म्हणजे एक एक हे झालत शिकून धडे शिकून झालेत अजून हायेत
तुम्हाला कुठला अवघड विषय जातोय
मला इंग्लिश
हहह
तो लय मोठा प्रॉब्लेम व्हय एवढं काय वाटतात नाही ह्यावेळी सर जरा वेगळ आहेत ते शिकवायला गेल्या वर्षी होतात ते सर कणी अजिबात काय म्हणजे समजायचंच नाहीत ते शिकव त्या न काय एवढं अ नाहीत ह ह्यावेेळी बागूलसर आहेत गेल्या वर्षी दुसरे सावंत सर म्हणून
हा हा
मग त्यांच शिकवलेलं काय समजायचं अस तास त्यांचा असला की नुसता असा कंटाळा येऊन जायाचा म ते बागुल सरांचं तर अस कालच्या लेक्चर चालूयेत की नाय म्हणजे आमचं आता कंटाळा येत नाही काही येत नाही त्यांच्या तासाला निवांत काय वाटत नाही एवढ
ग्रामर चांगलं वाटतय काय धड म्हणजे काय? ते शिकवायला चाललंय
आम्हाला यो धड शिकवायला चालू होतं ग्रामर मागल शिकवलेलं झाला नव्हत ह हम
म्हणजे आम्हाला इथेच असेल की ग्रामर थोडंफार
काय ते?
आम्हाला जे ग्रामर आहे टेनस टेन
होयं तेच असते येऊन म्हणजे थोडंफार काहीतरी बदल असते ना तर तसंच असतयं
हा हा
हम्म तुम्हाला काय तुला कुठला विषय अवघड जात मॅथ्स जमत नाही ह अवघड जातोय काय?
होय
हम् हम मग त्याच्यात जास्त फोकस करायचा जो आपल्याला विषय अवघड जातोय ना त्याच्यावर जास्त फोकस करायचा ह् हम् ह चालतेयं
तुम्हाला मी आलो की गावाला हे देतो म्हणजे एक मेमरी कार्ड आहे त्यात ते इंग्लिश ग्रामरच सगळं पॉइंट आहे ते
बरं बर पॅरागॉन पाच नंबर चालते ठेवू मग काय झाल हा